येतोय का आवाज?
येतोय कि जेवलास काय?
हो तुम्ही जेवला काय?
होय, जेऊन बसलेलो सगळ्यांच्या कॉलची वाट बघत. कोणच करीना, बिझी, बिझी, बिझी हाय म्हणाला. म्हटलं तुला तरी करून बघूया.
हा, हा नाही मी पण मगाशी बी केलतो जरा, एक, एक जण होता. त्याला जरा कॉल पॉलिसी संदर्भात विचारायचं होतं.
हा, हा.
हम्म.
अच्छा. एका क्लाइंट मला मिळतय का बघ कि.
का, क्लायंट आता बघतो की, जर कोण असलं कनाय मायाकड तर ते आता तुमच्याच हेच्यावर टाकतो. लही दिवस झाल मी पॉलिसीच टाकलेली नाही कुठली.
बघकी, कमिशन काय ते असेल ते तू घे, फक्त ते पगारातरी चालू होईल ना.
हो, मी ते एक कनाय मला तिला हेच नाही लागतच नाही मला इन्सेंट ती वेगळाच येतो.
ते नाही म्हणालोय मी, मला जे माझे येणार ना काय पण वीस टक्के तीस टक्के. काय असेल ते, ते तुला ट्रान्सफर करतो. पण ते एक आयडी तरी चालू होईल ना ऍक्टिवेट होईल
ऍक्टिवट होईल त्याच नाही काय करूया बघतो तुम्ही जरा एखादा क्लायंट कोण आहे का
बघ तेवढं तुझ्या गाडीचा तरी हप्ता जाईल
हम् ह आता बघूया
बघ एकान दुसर कोण मिळते का माझीआता सोळा झाले हा सतरावा आहे
होय कापेमेंट आलात
नाही
अजून नाही का ते ऍड करायचं पण ऑप्शन नाही का बँकच ऍड करायचं ते केलं ना आता पैसे दिसत असतील की किती प्रोसेसिंग मध्येत होय का म्हणजे आता रोजचे रोज अपडेट होईल
हा हा
हम्म
मामाना कॉल केलाता आता मामा वेगळं काहीतरी टास्क आलाय
होय का ते टायपिंगचा आलय
ह मामा म्हणले ते बघून मग एक टास्क पूर्ण करतो आणि मग तुम्हाला कॉल करतो ठीक आहे म्हणलं चालतय
ते पण चांगलं तुम्हाला पण येईल
हा ना आता हे पूर्ण व्हायला पाहिजे ना हा टास्क पूर्ण व्हायला पाहिजे ना
होय तुम्ही मोकळ्या वेळात असं संध्याकाळी बसल्या बसल्या सकाळी एक तास संध्याकाळी एक तास असं जरी केलं की नाही आरामात एक दिवसाचे पाचशे ते सहाशे रुपये भेटतात
होय काय
होय
चांगला आहे कि मग आणि जास्त वेळ केलं तर
जास्त वेळ केल तर जास्त
हम्म हम् हम्
जेवढा वेळ टास्क करेल तेवढा वेळ
वो पुढचं काय आहे
हम
पुढचा टास्क काय असतोय
पुढचा टास्क तेच की ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे टायपिंग ते ऑडिओ असते की नय
हा हा
ते ऐकून हे तसंच टाईप करायच
हा मोबाईल वरती होते का तसं
हो हो मोबाईल वरती होतय ते
हम् हम
चांगलय सोपं आहे ते पण काय अवघड नाही फक्त आहे तस परफेक्ट टायपिंग करायच
अच्छा तेवढा वेळ असतो का आपण म्हणजे तसं बोलत्यात
हो असतो की असत एक चार पाच सेकंदाचा ऑडिओ असतो एक. जास्तीत जास्त दहा सेकंड. तेवढं ऐकायचं फक्त एकच वाक्य असतं ते एकच वा क्य असत त्यांनी काय बोललेल ते हाय तसं स्पष्ट तिथं करायचं सबमिट करायचं एका ह्याच्यात पन्नास टास्क येतात, पन्नास टास्क हम्म
ओके ओके. बाकी काय? आज इस्लामपूरला होतो मी.
होय का.
हम्म.
आता प तुम्ही कधी परवा दिवशी गेलता ना का
शनिवारी रविवारी गेलतो, शुक्रवारी गेलतो.
हा हा.
शुक्रवार शनिवारी गेलतो
होय.
नाही अ सोमवारी गेलतो अह रविवारी रात्री गेलतो
होय.
आणि रात्री आलो परत.
काल
हम्म.
हम्म हम्म. आता कुठं गावाकड आहे काय? कोल्हापूरमध्ये आहे का?
हम्म.
तिकड लय पाऊस असणार लोणावळ्यात!
लोणावळ्यात खूप पाऊस होता आता लोणावळ्यात नव्हतो मी मुंबईला होतो.
मुंबई मध्ये का?
हम्म.
लोणावळ्यात ते मेन ब्रिज आहे तिथन खाली उतरतं स्टार्टिंगला तिथच हॉटेल आहे ना. हा ती बघितलय मी हॉटेल एकदा.
हा.
हम्म.
अ म्हणजे लोणाळ्यात एकझी एक्झिट पॉइंट ला पण उतरतोय.
बरोबर बरोबर तिथं उतरतो स्टार्टिंगलाच हा. बघितलंय मी हॉटेल एकदा
हम्म. पुण्याचे लोक पण भरपूर येतात तिथ मच्छी खायला.
होय का, फ्रेश असते मासे एकदम. होय.
फ्रेश आणि अह डेली मुंबईवरन मच्छी येते.
हम्म हम्म.
हम्म होय होय. सुरूला शिकवलय की मच्छी फ्राय करायला
होय, कोल्हापूरमध्ये भेटतय सुरमई, पापलेट वगैरे?
हो आणि फ्रेश असत.
होय काय.
ह होय भरपूर हे आहे तिथे फिश मार्केट आहे कोकणातन येत, हा. म्हणजे ते पण कसंये? हा, ते एन पी फिश मार्केट न सगळीकडे झालेलं आहे.
होय होय.
हं, आ त्या दिवशी आम्ही ब्लिंकइट वरन प्रॉन्स मागवलेले.
ह,
अं, दोनशे रुपयाचे दोनशे ग्रॅम आले होते, चाळीस प्रॉन्स आले होते.
दोनशे रुपयाला केवढे येतात बाहेर.
अ नाही आता महाग आहे मच्छी. आता नारळी पौर्णिमा होईपर्यंत मच्छी सगळीच महाग असते. कारण आता कोळी लोक मच्छीमार करत नाहीत ना.
हो. ते हेच्यामुळं, पाण्यामुळं पाऊस.
अ हा. नाही नाही जून महिन्यामध्ये मासे अंडी घालतात.
हो.
प्रजनन, त्याच्यामुळे ते त्यावेळेला बंद करतात आणि आता नारळी पौर्णिमा झाला- झाली की, ते नारळ टाकतात समुद्रात सोन्याचा. आणि मग त्यानंतर मच्छी मारायला सुरुवात करतात. म ते किती पण मोठा पाऊस असू दे. म ते जातात आतमध्ये.
हो.
म आता सोनून वीस, वीस खाल्ली त्या दिवशी.
हं हं. चांग लागतात. फ्राय करायची जरा जरा ची करी
करी नाही खर त्याला अजून शिकवली. अ फ्राय करायला फक्त शिकवले. अं
मोट्ठे होते का? म्हणजे असे लांबडे होते काय प्रॉन्स? मीडीयम, हं हं.
ते ब्लिंकेटवरन मागवले ना तर स्वच्छ एकदम क्लीन नीट करून येतंना. म ते बाहेरन जर आप पण आणायचं झालं तर, ते थोडस स्वच्छ करतात बाकी सगळं आपल्याला आणि करायला पाहिजे. करा करा लाग त. अस होत.
म ती स्वच्छ करायच तर अवघड असतेय.
हा, नाही काय अवघड ते पण. नाही. लगेच होत ते स्वच्छ.
अन लगीच होतय.
बोंबिल म्हण, सुरमईक तर काय कटिंग करूनच येते.
हव्यात पैला हरणे बंदरला गेलतो ना.
हा,
तिथं घेतलेले आम्ही, आमचा केअरटेकर म्हणी करून देतो तुम्हाला. मी मासे, मग अ त्यो म्हणला माशे ते आणा हरनी बंदरवरन. आम्ही गेलो तित सुरमई घेतली एक. परत एक- सहा पापलेट घेतल्या.
हं.
आणि कोळंबी घेतली. ती तिथच त्यांनी लगेच साफ करून दिलं.
हं.
शंभर रुपयेलाय क नाही अशी मोठी टोपली भरून कोळंबी घेतलेली.
हा येतात की.
हं,
आता तर स्व त होणार म्हणजे नारळी पौर्णिमा झाली की अ आता सातशे ते आठशे रुपये किलो आहेत. कोळमे मोठी. आता अन ते पण कसं साफ केल्यानंतर त्याच्या अर्धीच होतात.
अर्ध होते व्हय.
हा मग नारळी पौर्णिमा झाली की सगळंच स्वस्थ. अ सुरमई तर एक किलो पाचशे सहाशे रुपयला मिळते.
होय तिकडं अख्ख्या मासा विकतात म्हणजे जेवडी त्यांची साईज असल.
तेवढं विकत घ्यायं हा.
तेवढं द्यायचं. आम्हाला कितीला तेव्हा आठशेला भेटलेला. कधी गेलतो माहिती आहे का एप्रिल महिन्यात गेलतो बघा.
हा-हा-हा त्यावेेळेला थोडस माहाग होत आलं होते. कारण आता एप्रिल महिन्यात गेला होता. आता काय झालतं माहिती आहे का ह्या युद्धा मुळे जरासं मासे महाग झालंते म्हणजे बोटी आत जात नव्हत्या जास्त कारण डिजेल वगैरे संपायच. मग त्याच्यामुळे महाग त्यामुळे पण महाग झालं होत नाहीतर एवढ्या लवकर मासे कधी महाग होत नव्हते. जून मध्ये जून नंतरच मासे महाग व्हयंचे जून, जुलै, ऑगस्ट एंडिंग पर्यंत मग श्रावण चालू झाला की मासे स्वस्त व्हायचे. ह्या वेळेला त्या युद्धा मुळ सगळं अं महागच होत गेलं.
व्हय.
इस्लामपूरला आल्यावर आपण करूया बेत. मामाच्या घरात.
मित्राचच दुकान आहे मित्रानच घेतले ते ए एन फी फिश आहे की नाही ते.
होय काय?
ते मित्राचच आहे का त्यानेच घेतलंय की ते फ्रँचाइज.
ते घेऊया आणि अं तिथ फिश करी पण करूया. आणि फ्राय पण करूया. हम्म जगताप सरांच्या चुलीवर करूया.
हम्मं जगताप सरांच्या तव्यावर.
चांगली रेसिपी शिकलोय अगदी.
व्हय का?
हम्म सेम मालवणी स्टाईल मध्ये.
हम्म-हम्म.
ये ना कधीच खाल्लं नसल. आता थोड खाल्लं.
सोलून.
होय.
होय इकडं आल्यावर खायची आमच्या इकडे कधी आल की न्हाय की आमच्या आत्या त्यात असायचं मासा खेकडा.
हा प ते तसं आहे मन सोडून खात नाही ना कधी ते थोडस खाल्ल ते खाल्ल असेल मात्र चिकन विकन तरी कुठे एकाद दुसर.
आधी न्हवती एवढ नॉनव्हेज खात.
हं आता हावरी झालीय.
नॉन व्हेज लागतय आता सारख.
तू कधी येणार आहेस इस्लामपूरला?
होय की यायच जरा पाऊस लईच आहे हो.
नाही आज काय नाहीय एवढा पाऊस.
तिकडजिकडं आहे की पण लयी इकड लयी.
हो रात्री अं हा साताऱ्यापर्यंत नव्हताच खर पाऊस. सकाळी मी उतरलो इस्लामपुरात तर पाऊस नाही तेव्हा बाऊ पाऊस कमीच होता.
हा हा!
चार्जिंग नाहीय. ठीक आहे म उद्या ऑफिस?
उद्या ऑफिस आहे की.
हा हा!
जाणार की. आज जरा गेलतो तर दुपारी कांसला.
हा!
हूं! वातावरण बघायला.
अच्छा.
मस्तय हे वातावरण तिकड सगळ असं धुकं आलंय.
हं आमच्या गावाकडे पण चांगल असते मग खर ते गावाकडे गेले की रोपांने रवायला नत्यात त्यामुळे जाऊच वाटत
होय भात लावत्यांत ना? होय!
आता जाऊच वाटत नाही पहिलं जायचो आम्ही सगळे एकत्र वगैरे आता नाही जाऊ.
हूं हूं!
ठीक आहे चालतय म उद्या कॉल करतो!
चालेल चालेल करा करा ह.
बाय गुड नाईट.
बाय बाय.